हॅलो हा आवाज येऊरला.
हा त्याच्यावर काून हे झालं काय मी पहिल्यान.
हा आता तुम्ही दहा मिनिटं बोला नंतर मग मला लावून पाहिज.
हो हो हो बोलतो ना.
हा.
काय करून राहिली?
काही नाही बघ काम चालू आहे झालं चहापाणी.
हा चहा पाच झाला कपडे झाले तुन.
हा.
हम्म मग म्हटलं आता लावून पा येले फोन काय आता सकाळीच सकाळी तर कामात असतात सगळे्याचे.
हो सकाळी तर कामच राहिता.
म्हटलं तुमचा मोबाईल मग अजून शेतात नेला भाऊ ना कि अजून होणार दिलाव ना.
हा काल वार .
हम्म बहुतेक आम्हाला आज हळद पेराय . हा ह. फेरा हळद पेराली जर गेलो आम्ही शेतात तर मग अजून होणार नाही लावणं.
हा हम्म.
हम्म तिकडे रेंज नाही राहत ना शेतात.
नाही.
ह् म्हणून म्हटलं मग आता सकाळी लावून घ्या आमचं इकडे बल्लारीच नुकसान आहे.
हा.
तिकडे रेंज नसते . नाही इकडे इकडे आहे वडगाववान रस्त्या ना.
हा.
तिकडे बल्लाडीवरच आहे नदीच्या इकडे.
हमम.
तिकडे मग काही रेली जहात नाही.
हम हम
हम्म काय स्वयंपाक चालू आहे वाटते.
होव.
हम् आज पोर घरीच असतील ना.
आज पोर घरीच आहेत सुट्टी आहे ना.
हा रविवार अस
अरवि वा त्याल तर आपल्यापेक्षा काम आहे फोनाचं.
सुट्टी असली की बरीच दरोज होत नाही त्याचं पाय नाही इतकं.
रोज पायन होत नाही ना त्यायचं
हम्
सुट्टकीचा दिवस आज भेटतच नाही मोबाईल.
आज पुर्ण मोबाईल मधले चार्जिंग खतम झाल्यावरच भेटी.
हा हो तसंच काय मग.
भेटतच नाही राईल पाल ती. कोण आल्यार इथं झड पण रा याच्यासाठीच करतात मोबाईल पाहासाठी.
हम्म आम तिथ झपेलच आहे अजून रोज सकाळी ते साडे साडेपाच वाजता आज झपेलाय.
हा हा.
ट्यूचन असते पावुणे सातले.
हा.
मग लवकर उठना आंघोळ करना आज मस्त आराम आहे.
आज मस्त आराम आहे हे लहान लेकराला ते काही समजत नाही आरामाचं आहे का परी.
ते उठतात जो टाईम तो आहे तो उठतातच ते.
हा त्याली बरोबर सकाळी उठायची सवय झाली की लवकर उठतात.
हा तेला समजत नाही आराम घ्यायला लागते की काही.
आपण दिला झोपाही म्हटलं झोपत नाहीत मग ते.
नाही आमची बाई झोपली आहे आता उठिना नऊ वाजता.
हा.
हम्म मग उठली की झालं त्याचे काम सुरू.
हा.
हम्म.
किती तुमच्या घरी शेती?
आमच्या इथं एकत्रातली तीस एक्कर एकत्र तीस एकर आहे.
हाव काय?
हम्म.
मपण मिरचीची पेरत काय?
नाही हे भाजीपाला नाही करत आम्ही. मिरची वगैरे नाही फक्त केळी पेरली आहे.
काय?
नाही आमचे इथं हे ठोकस पीक घेतात तूर सोयाबीन कापूस.
हम्म हम्म.
हम्म केळी पेरली आहे साडेतीन एकर.
हा.
हम्म बाकी हे बाकी पाला हळद एक कर भर जास्त नाही.
किती पिकते मगी ए येत्या?
आता अजून पहिल्यांदच आहे, आता किती अंदाज नाही आला अजून.
पहिनच फेरला आहे ना.
हा हा हा. लायट उजड शिजली खर, उकडी आली काय? नाही, आहे
तुमच्या इकडे आहे का सैपाक आज?
नाही रे राणी करून राहिली राहू दे ना आहे ना गॅसवरच. हे भाजी टाकलीय ती पाहून राहिली. ह का केला होता आज सुट्टी आहे, उद्या सकाळी करावं लागेन आता.
हा हा. म्हणजे तुम्ही सकाळचं संध्याकाळचं असं वाटेल आहे ना तुम्ही.
हा हा हा.
मग तुम्ही संध्याकाळचा करता की सकाळचा?
मी काल संध्याकाळी केला होता आज सुट्टी आहे ना उद्या सकाळी करीन आता.
हा का मंदातला चहागी मग कोण बनवते?
ज्याच ज्याच काम असलं तोच.
ज्याच काम नसलं तोच.
हम्म पाहुणे वगैरे आले तर मग करू लागा. हम्म तसं काही काम नाही पडत. हम्म असं सणाच्या दिवशी पाहुणे आले तर
हां
हम्म म कसं जास्त गडबड होते ना. ह म, कररू लागा.
त्यो लई साकात होतशी.
हाव पाहुणे आले की इखट्टे सगळे जेवणाले बसतात, खूप हे होते.
आणि हा गोंधळ गोंधळ होतशी.
हाव तसं तरी रोज समजा कधी माणसं बसतात, कधी लेकरं बसतात.
हम्म
पाहुणे आले कि मग सगळे, सोबतच बसतात माणसं.
हा, हम.
हम्म अजून?
काही, नाही व. शेतात तुम्हीचसाल का तेल, आमेल कि घडत.
हाव हळद लावाले आज चाललो तशी पेरली काही काही राहिली तर मग चाललो.
हा.
जास्त नाही राहिली अर्धी झाली पेरन.
हम्म.
आता या पोऱ्याची शाळा सुरु झाल्या ना, नाहीतर या पोरी गेल्या होत्या एक दिवस.
हा.
आता तसं आम्हाला जाचं कामच नाही पडत.
नाही.
मग तेवढ्यासाठी एक आणि दोन बाई सांगायला पुरत नाही ना मग.
नाही नाही.
मग जा ते एवढं लावून द्या, मग काही झाात काम नाही पडत.
बरोबर, आहे.
ते एक एक गठ्ठा लावाय लागते ना.
होय.
त्याच्याच्यान वेळ लागते.
हा.
बाकी झाल्या आमच्या पेरण्या बिरण्या झाल्या.
हो झाले का सगळे? सोयाबीन तूर अशीन.
हाव सोयाबीन, तूर, पराठी.
आमच्या इकडेच आहे का तुमचे वावर म्हणजे इकडे राशी टेकची इकडे?
नाही नाही राशा टेकची इकडे आमचं एकही नाही आहे.
नाहीय काय.
हम्म तुमची शेत आहेत का राशा टेकच्या इकडे?
नाही आम्ही इथं आ कारलेची इकडे.
तेच आपलं कारल्याचे तसे तिकडे वारखेड वारखेडची वारखेड ते इकडे आहेत जास्त.
हा आमच्या गावातले वारखेडची इकडे आहेत आणि आमचे इकडे आहे कारलीची इकडे.
तुम्ही ते जास्त शेंग, घे ते जास्त पेरता तिकडे. हा.
आमच्या घरात आता हे उन्हाळ्यात पिकाले शेंगच होती ना शेंग आणि गहू.
हा ना, ह ना.
हम्म मस्त होती शेंगीच उत्पन्न.
होा आमच्या इथं वाांण्यारच, नाहीच ठेवत पेरली होती आम्ही.
हा
आमच्या इकडे मग एकच पीक असलं की एका शेतात तर वांनर लई त्रास देतात. हम्म त्याच्या न मग पेरलीच
हा हा आमच्या इकडे ते वानेराच काही नाही त्रास.
ह.
वनेराचा त्रास नाही प डुकरायचा आहे त्रास.
ह दुखत आमची इकडे हरबरले आणि हे करतात.
शेंगिली घोजतात ना ते!
हो हो हो करतातच तसे.
शेंगिली घोज आम तर अर्धा एक करता ये ना शेंगून टाकी आ, हो. ारी स तर तेच हे करतात
आमचे इथे पाच पाच सहा सहा एकर, प्रेरत्न पडले.
हा.
हम्. पहिले पेरत. पण आता काय करतात लोक पेरत नाहीत मग ते मग एका शेतातले ध्याला काहीच ठेवत नाही.
हा बरोबर आहेग.
नाहीत घरच्या घरीच आमच्या इथे शेंगदाण्याच तेल तिळाच तेल काऊून जात ना.
हा ना, मग ते त्या मागून ते रायते. त्याचा आनंद आहे की, चांगल्या शेंगीच.
हो. चांगल्या शेंगीचं.
हा काय चांगले लागते ते?
हा शेकदा न असतील,, चांगला लागते.
हा.
इथून वर, वाटून काढून आणत जात.
हम् हम्.
काही कीड पेरायच घरी तर मग तिळाचं तेल.
हम्म हम्म. किती किल लागते, मग त्याला शेंगंगी हम्म शेंग किती लागते त्याला.
हा आता काही एवढा, अंदाज नाहीये समजा. तरी आता दोन तीन पतळ्या नेल्या कि समजा आणत ते माणसं काढून
हे म्हणतात लय कुठ नाही, म्हणतात त्याचा.
हा कुटानातलं आहे ढेप येते त्याची.
हम्म.
त्याच्यापेक्षा सरळ ते ला आण नाले पुुरती.
हो मॅ अटलंंत तेली यंद म अटलं जा घरी तेल काढून तला, एक ना त्याचाच राह दे मणा. तेलचहिला पुरती. कुठे हे करत जा, हेव हम्म.
आपल्याला पुरतच नाही ते.
मग आपल्या वर खेळा नाही तेग आपला माहिती नाही
बाहेर गावला न्याय लागते न, ते एकाात भेटत नाही.
ह म.
चक्र
आपल्याला टाईम नाही इथला.
हम्म चल, दहा मिनिट झाले.
हाव आ करा तुम्ही तिथण
हो हौव.